हॅलो
हम्म, आला आवाज मला अतासिक.
बई मावशी त्या डोळ्याचं काही कळाल नाही राहू आम्हला.
त्याला काही लवू नको तू, ते काय ते काळ होऊन जाईल डोळ्या खालच.
काही लहान नाही, मला ते ना दोन तीन महिन पासून येऊ लागलं. तर, मला स्कीम. स्किनच्या डॉक्टर कडे, जायचंय त्या दिवशी ते. काका चांगल ओळखीचयेत त्यानीं, त्यांना झालं होतं ते येऊन नाही म्हणे. नाही, नाही जे ट्यूब लावलं तिथे ट्यूब आणली मी त त्याला फरक पडल म्हणे तूला, मला पण झाले होते तसं. पण मला काही फरकच नाही पडते, सांगलीच्या हो तिथे. आम्ही गेलो दवाखान्यात जायला आणि ते म्हणतात की, काही नाही त्याला दवाखान्यात दाखू नको एके म्हण.
मग, बापून मी तेच ऐकल.
हो का, पण मग दाखवून पाई बाई काळ होईन बर ते.
हा काकी येणार रे परवा, परवा जात जाऊ .
हो का, खायला .
नाव पण .
हो का.
हम्.
तस करू मग.
हा.
हम्म. नाही आली भी दाखवून घे एक दिवस.
हा ना, ती परवा नाही आली तर मग मी जाईन स्किन च्या डॉक्टरकडे जावं लागणार आहे ना.
हम्म.
तिथे स्किन केअर आहे? जे टॉवरला आहे. आणि कोनी ओळखीच नाही एवढं.
हा पण मग तिकडे आहे पण मग तितक्या लाब जायला वाढेल पैसे लागत.
हम्म, फुलंब्रीला फुलंब्रीला दाखवा लागलं.
इथ एला ए आकाशवाणी वर स्किन केअर्स.
हा काकी तिथं कोण ओळखिच नाही फुलंब्रीला, ओळखिची आहे दवाखान्यात डॉक्टर.
हा हा.
हम्म.
काकी जातीे का तिकडं विचारून पाहियंच ना मग.
काय म्हणलं?
काकी जाते का? तिकडं पहायचं विचारून.
हा तिथे जाणार आहे, काकीसोबतच जाते मग गडकरीकडेच जाते मी ते परवाती येणार आहे ना. तर मग ए अपॉइंटमेंट घेणारच आहे ना ती.
तर मग कशाला मग परत म्हणजे तिचे वेगळे अपॉइंटमेट, माझे वेगळे अपॉइंटमेंट, असे म माझ अपॉइंटमेंट पाचशे रुपये जाईल, त्याची फेरीची राहते त्याची तीनशे रुपये. आठशे रुपये जाईल ना, मग तिच्या अपॉइंटमेंट?
पाच मिनिटात पाहते एकच सेकंदात.